हा बोला ऐकू येतो का आवाज हो हो ये येतोय काय करायलात?
काही नाही बघा बसलं आता जेवन ते झालं तुमचं झालं?
हा सकाळी जेवले अजून दुपारी जेवणार थोड्या वेने करते जेवण परत-
हा
हम् हम् आणि काय म्हणताय तुमची किती झाले कॉल आता?
माझे वय पंधरा झाले असतील पंधरा हो.
होय नाही
तुमचे तुमचं?
माझे पण पंधराच झालेत बघा! कोणाला त्यांचे कुणाला करायचं म्हटलं क नाही ते एकशेऐंशी मिनिट पूर्ण झाले तसंच दाखवायला लागले जास् तर कुणाला करायचातात हा? ते बाहेरचे पण कोण करत नाही झालेत नाही
हा तेच नाही आहे आता कसं काय काही घरी असते. तरी कोणकोण जॉबला जातेत
हा असं व्हाय लागलंय ते कोुणा बरोबर आता करायचंआणि काय बोलायचं समजना झालं आता ते
संपवावं लागतयात उद्या नाहीतर पर्वा होत
होय आणि ते संपाला कॉल तर पाहिजेत नाही ते आता कसं काय होते काय माहिती.
तेच की आता एकदम कस बघा लोड पडल्यासारखं होत. लोड होतय म्हटलंय एकदम असं म्हणजे
होय होय कुणाला करायचं आणि सगळी आता एक एकमेकाला सोमवारपर्यंत ह म्हणून हे करायला लागलेत नाही.
हा तेच क आता कसं दररोज निवांत होत. फोन करायचा तर आहे एवढ्या दिवसात संप म्हटलं की एकदम म्हणजे असं
कसं करायचं होय कसं करायचं काय
तेच की
अून लागलेली मला पण लागला नाही एकटीचा तुम्हाला तुमचा ला
हा ते काय म तसच वहिलेय हा तेच
तला मी आता एक वेळेस फोन केला काल ते त्या ताई ना. त्यांना लगेच एक एकशे ऐंशी मिनिट पूर्ण झाले तसं दाखवाय लाग
मग त्यांचे पूर्ण झा त्यांचे पूर्ण झाले असतील की
मला पण तसच दाखवायला लागले म्हणजे तिकडनं ते मला फोन करायला लागले का नाय ते पण तस दाखवायला लागले त्यांना हा दाखवाय लागले मग तुमचा लागला नाही.
मग असं ते बरोबर ग्रुप वर टाकायचं की बघ. हो हो काय तर प्रॉब्लेम हो असेल मग वर्णच हम्म.
आता आता हा तुमचा झालेवर मी करून बघते माझा तर तुम्हाला लागतय का नाही आता.
हो हो करा.
काय नव्हेच आणि काय म्हणताय.
बरं आहे का आता इंजेक्शन दिलेलं कालचं
हाय बघा ते चाललंय की त्याच्यातच हाय पाय व असं वाकवतच नाही ते जरा दुखवत दुखतय नाही ते जास्त. ते इंजेक्शन जरा दुखतंयच होय अजून दुखतय सुजलेलं हायच अजूने ते कसं औषध हे विगर विरगळायला लागतंय नाही. पूर्ण ते आतून.
हा हा हो हो. परत हे बर्फ वगैरे जरा लावून शेकायचं ते
त्याच्यातच हाय आणि त्या त्या थंडी थंडी मुळ क नाही त्याच्या पोटात कळ करून त्याला संडास लागलेत आता.
होय ओ अवघडच आहे की
ते कसं गर गार गार गार सारखे फिरवून ते हे व्हायला लागलय आता ते
थोडं पहिला एक कापड ठेव हा हे कापड ठेवून त्यावर मग हे करायचंय ना म्हणजे जास्त
होय होय तसच नाही नाही तसच करायला लागलोय डायरेक्ट तस लावत नाही जरा ते सुचल क नाही परत जरा हळूहळू बर्फ फिरवायला लागल्यात
हा तेच ते लई पण लावू नका. का उगच सर्दी वगैरे होईल असच एक दोन टाइम करत अस.
होय तेच कि म्हणून ज कसाय दुकल दुकल म्हणून ते मुलगी मुलींच कस पहिला नाजूक हाय ते. दुखतय दुखतय दुखतय म्हणत्यात आणि रडत्यात.
मुलींचं तसच असतंय
हम अशा आहे ते ल लई दमवत्या. इंजेक्शन करून आणलय. हा चालत्या पण असं गुडघ्यापासून असं वाकवत नाही. वाकवल की ते मांडीत ताण पडतय नाही.
हा हो हो.
हम्म असं झालंय त्यामुळे ते हे करना झाल्या.
तिथं असं काय तर एक जाड असं म्हणजे गुंडाळा तिथं कापड एक.
होय आता ते काय केलंय - - ते रुमालमध्ये जसं बरफ घातलेय आणि ते लावले त्याला गाठच बांधल्या तिथं लावून अस. म्हणजे जरा गार राहतय ना तिथं ते. हम आता दोन दिवस शाळा चुकलीच बघा. मग आणि आज सुट्टी उद्या सुट्टी हं. नाही आज सुट्टी होती हा म्हणजे एक एक शनिवारी शाळा असते त्यांची आणि एक शनिवारी सुट्टी असत्या.
होय का म्हणजे महिन्यातलं किती दोन शनिवार सुट्टी. टी असतेल हा. चांगलय की मग हम.
मग ते बघूनच इंजेक्शन केलं नाही म्हणजे दोन दिवस चुकली तर आणि दोन दिवस जरा हे होतय नाही.
हा असं असते का म्हणजे तुम्ही कधी पण करून येते का म्हणजे असं. इंजेक्शन तुमची.
अ एक पहिला गुरुवार आणि तिसरा गुरुवार असा काहीतरी असतय वाटतय. महिन्यात हा महिन्यातलं तवा मग ते
आमच्याकड
ते कराय गुरुवारी हा!
आमच्या इकडं पण तसच असतंय, म्हणजे आमच्यात बघा महिन्यातलं एकदा म्हणजे दुसऱ्या आठवड्यात. मंगळवार.
होय का तुमच्यात मंगळवार आहे का, हा हा! तिथं गुरुवार असतय. ते करुणाला म्हनज्यात काय आग. होय पाऊस झाला
हो खूप पडलंय काल रात्री, परत आता पण थोडं पडून गेलय. पाऊस आलाय दोन दिव
ते मोबाईल मध्ये काय येत होतं एका गल्लीत पाऊस पडलय, एका गल्लीत नाही, तू तिथच झालंय का सोलापूरमध्ये.
काय झाले हो मी बघित नाही
पाऊस, पाऊस. हा हा म्हणजे एकीकड पडलंय, एकीकड पडलंच नाही ते. गल्लीत तुमच्या अस सोलापूर मध्येच.
हो हो झाले आहे तसं. आता होतय ना तस ते. हा!
कसं काय, काय नव्हेच.
हं तर
आनि काय म्हणताय?
काय नाही बघा निवांत.
हा हा हा मुलगी झोपल्या काय?
हाव झोपली य बगा ती मुलगी आता ह्याचच
हूं हूं चालू आहेय होय हो! झाले असल आता, तो आता चालू करणार.
तेच तेन लय आंघोळ घातली की जरा छान झोपायला पाहिजे दोन तास तर म.
होय, होय अंघोळ घातल्यावर झोपाय पाहिजे हो गुंडाळताय तुम्ही असं ते?
काय म्हटलं त नाही, नाही.
असं ते कापडांने गुंडाळतेत नही.
नाही हो, हो आता परवा पण हॉस्पिटल मधे माझे डिलिव्हरी झाल्या र कसं हे उन्हाळ होतं, आमच्या वेळेस माझ्या वेळेस, डिलिवरीच्या वेळेस मग तिथं असं. जाड कापड घालू देत नही ते अंगावर, कारण असं गरम होऊन पण ताप मियू शकतय मन.
होय, होय, होय.
हा तिथं कसं घातलं, आम्ही जाड घातलेलं अंगावर वगैरे तिला. पोराला मग तेनी रागवणार एक कार घालायचं नही, डोक्याला बांधायचं नही, सगळं काढायला लावणार ताप येतय म्हणून. हा!
होय, होय, तापते सगळं गरम, गरम, मं ताप येल नही ते त्यामु
हा काढायलावत होते, आता उद्या महिना होतय बघा.
हा!
हा हा म्हणजे झालं तुमच आता ते महिना.
झा झालं बघा कंटाळा येतय बसून, कशाला म्हणतय? नाही एक महिना झाला की, चालतय तसं थोडं थोडं हम्म तसं पण काय मी इथं निवांतच असते, सोडा काय करत नाही. पहिला पण असू दे आता पण
अ मग तुम्ही आता तुमच्या मम्मीच्या इथ हाय काय? का? तुमच्या अस हा हा.
माहेरी.
हा.
माहेरी आहे म्हटलं आता, मम्मी जवळच आहे इकडं
हा.
हा.
अजून मुली ते शाळेला जात नाही म्हणून होय आणि आराम भेटतय.
आराम पण तेवढंच मी काय करते, इथ घर आत असतय ना हो तेवढं जरा हॉलमध्ये बसायचं, जरा आत बाहेर एवढं करतय.
हा हा हा. तरी पण तुम्ही पण असं असं, म्हणज काना बिनाला नाही होत ते होय.
बांधते की कानाला तेन
ते अ. न नंतर असं आंग ते फुगल्यागत होतय, हो तरी तुमच्यात असं ज्यादा नाही होत. कारण तुमच्यात कसं अस मावसारीच लई नसतय ना खाानपिन ते
हा हा.
हम्म आमच्या इथं म्हणजे म्हणजे आ तुमच्यात अस दूधचं ते सेवन असतयच नाही दहीच दूधच जास्त करून आणि आमच्या इथ कसं? आमच्यात कस सारखे असतयच नाही मटन म्हणा, चिकन म्हणा त्यामुळे तब्येत पणं लगेच आमची हे होतिया, तुमची सी तुमच्या अन् माझ्यात कणी सिझर असून पण बारीक हाय तशा लई जन अस तब्येत न आणि आमची नॉर्मल होऊन पण जाड आहेत.
ह डिलिव्हरी झाल्यावर म्हणजे असं तुमच्यात काय? म्हणजे असं पहिला जेवन काय देतेत म्हणजे दूध वगैरे ते नाय एवढं.
म्हणजे देते असं सगळं खायला चालतय असं, सगळं खातेत म्हणजे ते सिजर असलं का नाही? तवा म्हणजे असं डॉक्टर सांगतेत तेवढे, ते पथ पाडते पाळते तसं वांगी ते म्हणजे आग होतिया का नाही? ज्याने ते तेवढं जास्त देत नाहीत.
हा तेच की होय.
असं देत नाहीत तुम्हाला पण तसं असेल नाही, तुमचं आता नॉर्मल हाय नाई
हो नॉर्मल आहे, पण आता कुठं बघा शिजर झालं काय आणि काय झालं काय? डॉक्टर सगळं खावाच म्हणते त आमच्या इथ तर पण आम्ही हा, पण उग घरी कसं पाळावं लागतय गं.
होय होय आणि ते मुलासाठी पण, जरा पाळायला लागतय, नाही म्हणजे हे खाल्लं तर पचत नाही ते खाल्ल् तर ते पण होतय मुलगीला सगळं पचतय. मुलांच जरा असतय ते
पण हे आता माझं उलट झालंय सगळं.
व्हय.
माझ हा मुलीला तर काही चालत नव्हतं जरा पणं आता ह्या वेळे हा ह्याला सगळं हा बघा.
चांगल हाय की, म्हणजे जादा करून मुलांना असं पचत नाही नी काय पण जाड असं म्हंटलं तर ते अ
हम्म चालते ठेव का मग परत बोलूया आता का?
हा झाले काय दहा मिनिट हा हा. मी मग करते मग तुम्हाला थोड्या वेळाने हा हा..
हा चालत्य हा.